आ मी, आ मी, त्यांच्या मावशीची मुलगी बोलतेय.
बोला, ना. बोला, ना.
हॅलो.
हा, बोला ना. आवाज येतोय का?
हो, हो. येतोय.
हम्म. काय, चाललंय तुमचं?
एकदम मस्त. तुमचं?
मी पण ठीकय. तुमचं काय? एज्युकेशन वगैरे. कसं?
मी आता सेकंड इयरचे पेपर दिलेय. आता थर्ड इयरला ऍडमिशन घ्यायचंय.
अच्छा. सेकंड इयर कुठलं?
फार्मसी.
बर, बर, बर.
तुमचं?
हा, माझं एम ए आता झालंय.
हम्म.
होओ.
एम ए झालाय?
हा म्हणजे, एम ए मी डबल करते आता. माझे एम ए म्युझिक मधून झालंय. आता एम ए ड्रॅमॅटिक्स, करते मी.
अच्छा, अच्छा. अ कुठे?
अ काय.
कुठे करतय आणि हे.
अ गावाकडेच.
कुठले तुम्ही. हॅलो
हा मी सोलापूरकडून आहे.
अच्छा
हो
बाकी काय मग.
बाकी काय नाही निवांत तुमचंच सांगा कसं काय जेवण वगैरे.
माझ झालं तुमचं.
हा नाही आता करायचंय.
एवढं आलेय.
अ हो नाश्ता वगैरे झाला होता ना.
अच्छा अच्छा
हम्म
फॅमिली सोबत राहता की पीजी मध्ये.
नाही नाही फॅमिली.
अच्छा
तुमचं काय म्हणजे तुम्ही पण तथेच राहता का?
अ नाही मी नाशिकला राहते.
अच्छा
मी माझी मावशी आहे मी त्यांच्याकडे आलेली आहे.
अच्छा म्हणजे सुट्ट्या वगैरे आहेत.
हो सुट्ट्या आहेत म्हणूनच आता एक्झाम झाली.
बरं
आता एक तारखेपासून चालू होईल मग तेव्हा जाईल.
अच्छा एक्झाम म्हणजे मार्च एप्रिलमध्ये झाल्या असतील ना.
नाही आमचं शेड्यूल थोडं लेट असतं.
अच्छा
अ आमचं ऍडमिशन पण लेटच होतं आमचं ऍडमिशन डिसेंबर मध्ये होतं. फस्ट इयर ऍडमिशन मग त्याच्यानुसार मग ते लेटच होत.
बरं बरं
हम्म
मग काय बाकी तुम्हाला अजून कसली आवड वगैरे.
आवडत असं काही नाही आता कॉम्पिटेटिव्हच हे करायचं आहे प्रिपरेशन.
हम्म हम्म हम्म
फार्मसी मध्ये चालू आहे म्हणजे आवडतय ते पण करायला.
नाही तेच सोडून मग परत खेळ कला वगैरे काय.
हो मला व्हॉलीबॉल खेळायला आवडतो.
बरं बरं
आणि बॅडमिंटन तर खूपदा बॅडमिंटन खूप नाही क्लासेस नाही म्हणजे माझं मला तेच करायचं असं नाही. हो मला खेळायला आवडतो जमता पण खेळता काही याच्यात कॉलेजमध्ये पण पार्टिसिपेट वगैरे करते.
हम हम हम हम.
एन एस एस मध्ये.
बरं बरं.
त्यातच. तुमचं कशात
मग कॉलेजमध्ये आपले युवा महोत्सव वगैरे असेल की.
नाही. आमच्या ह्याच्यात नसत ते.
अच्छा.
आमच्याकडे नसते ते. आमच्या इथे एन एस एस किंवा अ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हटी ज्या असतात ना.
हा हा हा हा.
त्याच असता कलरफुल.
बरं बरं.
तुमचं काय असुन कशात?
ते माझं हेच आपल कविता करायचं किंवा गाणे परत ऍक्टिंग फुल टाइम हे.
पब्लिश केलाय का मग?
अ पब्लिश वगैरे आता माझे कसे इथं नाटक वगैरे होतात. पण अजून माझं एक वर्ष राहिलेलं आहे ह्याच्यामधलं. त्यामुळे अजून तर कुठं अ थिएटर होतत ना हीत.
होतात, मग त्याच्यात केलेलं आहे का तुम्ही?
हो त्याच्यात तीन तासाचं नाटक वगैरे काम केलेलं आहे मी.
प्रॉपर सोलापूर वर्धा कडचे आहे का?
अ नाही सोलापूर प्रॉपर.
प्रॉपर अच्छा!
हम्म.
कविता म्हणजे म्हणजे असं केल्या नाही का तुम्ही असं कुठेही?
नाही ते काय चाललंय आता, त्याला कसं डायरेक्ट करणं म्हणजे खूपच हे त्याला जरा एडिटिंग वगैरे छान.
हो.
असं पद्धतीनं मग ते. एक संग्रह तयार केला किंवा एक लिस्ट बनवली ना. कि मग ते पुढं करायचं म्हणजे सगळ एकत्र काढून ठेऊून एकदम. दोन तीन चार दिवसा आड अस पोस्ट करणं छान आहे. हम्म. ते कसं आज आपण एक पोस्ट केलो मग परत, त्या दुसऱ्या कवितेला एडिट करायला अजून महिना म्हणजे,
महिना लागतो.
नाही ना त्यात सगळ एक नीट छान करून सोडता येत मग आपल्याला पोस्ट करता येतात.
हम.
हम्म
मग कविते म्हणजे कविता असा सगळ्या प्रकारच्या का?
हा. सगळ्या प्रकारच्या. म्हणजे माझी सुरुवात कोरोना काळापासून झाली होती कविता करण्याची. त्याच्यावर मी दोन, तीन कविता वगैरे केल्या होत्या. मग त्याच्यानंतर आपल्या नॉर्मलीच चारोळ्या म्हणा किंवा अशे
हम्म हम्म
हम्म म्हणजे फुल टाईम कलेतच थोडक्यात.
कविता अजून काय करता.
कविता, सिंगिंग, ऍक्टिंग हेच फुल.
अच्छा म्हणजे तेच कलेच्या रिलेटेड
हा फुल कलेच्या रिलेटेड
हम्म हम्म
मग आमच्या कसं कॉलेजमध्ये युवा महोत्सव वगैरे असतो. मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट कराय मग त्याच्यामध्ये डान्स असत, ऍक्टिंग असत, सिंगिंग.
आमच्याकडे तशी नाईट असते एकच दिवसाची असते. नाईट असते ती त्याच्यात सगळं मग करतात पूर्ण कॉलेज मधले
अच्छा म्हणजे शिबिर असल्यासारखं घेतात का एक दिवसाचं
नाही अ आपले तुमच्या इकडे डेज वगैरे होतात का कॉलेजमध्ये
हम्म नाही नाही
म्हणजे त्या असं साडी डे किंवा असं ट्रेडिशनल डे वगैरे
हो हो तसे असतात ना
हा मग तसे आमचे तीन चार दिवस होतात आणि शेवटच्या दिवशी ना म्हणजे त्याच्या त्याच्या ब्रांच होतात आता आमचं कॉलेज खूप फार मोठं हाय.
बरं
मग ब्रांच वाईज ते अ डेज वगैरे होतात. आणि एक शेवटचा दिवस असतो पाचव्या दिवशी पूर्ण कॉलेज एकत्र येत त्या दिवशी नाईट अ म्हणजे संध्याकाळचा प्रोग्राम असो तो संध्याकाळी चालू होतो आठ, नऊ वाजता तर तो एक, दोन पर्यंत होतो.
अच्छा
तर मग त्या दिवशी म सगळे डिपार्टमेंटचे लोक येतात डान्स, ऍक्टिंग ज्याला जी ऍक्टिव्हटी करायची ये एक तो ज्याच्यात एकदम प्रो आहे ना तो तिथे परफॉर्म करतो.
बरं बरं
मग त्यांना ते ट्रॉफीज वगैरे मिस मिसेस काढले जातात मग
वगैरे केलय.
नाही माझं फर्स्ट इयर होतं मागच्या वेळेस मग मी नव्हतं केलेलं. आयडिया नव्हती ना काही
हो हो
त्याच्यामुळे
मग आता यावेेळेस काय विचार वगैरे करायचा.
आमच्या इथे ड्रॉइंग नसते ना नाही तर ड्रॉइंग मध्ये घेतलं असतं.
अच्छा तुम्हाला ड्रॉइंग आवडते.
हा ते मंडाला आर्ट करायला आवडतं मला येतं म्हणजे
हम् हम्म हम माझं ते रांगोळी चित्रकला वगैरे नाय म्हणजे थोडंफार जमतं, पण जास्त एवढं ड्रॉइंग चांगलं नाहीये त्यामुळ
नाय ते माझं चांगलं ये. ड्रॉइंगस वगैरे काढत मी म्हणजे एकदम असं प्रो लेवलला पण नाय पण म येत.
नई चांगलंय की,
बाकी तुमच्या घरचे कुठ गेले?
नाही घरातले आहेत ना, वडील आहेत ते जर बाहेर गेलेत. आणि आई आहे ती जरा इकडय गावाकडय. म्हणजे आता सुट्टीला, एक थोडे दिवस म्हणून गेली राहिली. कोण?
अ आई तुमची
अ नाई नाई तिनी तिकड माहेरी गेलीय थोड्या दिवस जरा मावशी ची पण तब्येत बरी नव्हती ना त्यामुळ
हा हा अच्छा पाऊस वगैरे
पाऊस आज ऊन पडलय. म्हणजे काल पण नव्हता. पण काल थोडा आभाळ आल होत. आज ऊन ये बघा. तुमच्या तिकडं
आमच्या ही तिकडे आज थोडा फार ऊन ये. नायत कंटिन्यू पाऊसच होता. दिवस रात्र
ते वातावरण पण काल इतकं म्हणजे असं ढगाळ पडलेलं ना पूर्ण
त्यामुळे का त तब्येत पण अशी चांगली नाय राहत.
तेच ना आजारी पडायचं लक्
हा वातावरणच तस
हम्म काल तर पूर्ण बोरच होत वातावरण, पूर्ण बोर
हा ते घरातचं झोपावीशे वाट
हा सेम खरंच, काहीच करू वाटत नाय.
खरंच त काय म बोर इतकं होत काय
हम्म
बोर खूप होत. नाशिकला तर कंटिन्यू पाऊस ये. पूर आलेलाय अक्षरशः तिथे घरां घरांमध्ये पाणी गेलेलंय, म्हणजे डायरेक्ट माणसांच्या कमरे एवढं पाणी ये.
हो ना
हो खूप जबरदस्त कंडिशनय तिथे पण
बापरे
आमच तर - कुठे
हां बोला बोला काय म्हणत होतात.
नाय काय म्हणत होता तुम्ही
नाही मी म्हणलं इथं कसंय इथं जर का पाऊस असेल म्हणजे एक पाच मिनिटांच्या अंतरावर तर अजून थोडं पाच मिनटाच्या अंतरावर गेलं तर, लगेच तिथं एक थेंब पण नसतय, असा पाऊस पडतोय सगळीकडं
नाय तिथे ह्या साईडला त नाय तस ह्या साईडला सुरू झाला म्हणजे कन कंटिन्यू होतो तो सुरू आता नाशिकला आता तीन दिवसांपासून सलग पाऊस एक मिनिट सुद्धा थांबलेला नाहीये.
हो ना?
हो.
लोकं आणि सुट्टया पण नाही देत नाशिकला. लागलाच रेड अलर्ट झाला तेव्हाच कुठेतरी, ऑरेंज अलर्ट असला तरी नाही देत.
हो.
काय करताय ?